हा बोल ना ग.
ॳॅपमध्येच होतीस ना?
हा आता म्हणजे, मेसेज केल्यानंतर आली.
हम्म, तेच म आवरला पटकन मी काय? मी डाळ फोडणीला आधीच, म्हणजे डाळ शिजवून ठेवलेल ना आधीच. जवा मगाशी एकच हा, मग फोडणीला टाकलीन, एक साईड ला राईस घातल. म झालं.
अच्छा दाल राईस आज? हा दोघं जण असलच की असंच काहीतरी खायचं. नाही का?
आता सकाळी पावभाजी खाल्ली ना ग. आणि मी किती लेट खाल्ली. म्हणजे माझं सगळं आवल्यावर मी नाष्टा नाष्टा केला. मग मला जास्त काही भुकच नाहीये. मग त्यांना डाळ राईस त्यांना आवडत. अ काहीतरी लोणच पापड दिला ना, मग खातात ते व्यवस्थित.
ह, ह, बरय.
माझ्या मुलाचं पण एवढं काय नाय. मग, माझ्या मुलाचं पण एवढं काय नाही. हेच पाहिजे तेच त्याला आवडीच दिलं ना त्याच्या फक्त व्यवस्थित तो खातो सगळं
ह् ह् ह् हअ
तुमच्या नागपूरचं काय असं स्पेशल आहे?
आमच्या नागपूरचं स्पेशल म्हणजे फ्रूट मध्ये संत्र खूप स्पेशल आहे.
ह हा हा हां
हा आणि मी कशी भंडारा जिल्ह्याचे आहे ना तर तिकडे कसं आहे म्हणजे अ शेती म्हणजे राईस शेती, जास्त केले जाते तिकडे तर म्हणजे खूप राईसच खातात. तिकडे लोक म्हणजे पोळी जेवढी खात नाही हा
हा एक कविता होती ना भारतला म्हणजे त्या त्याच्या मराठीचे ब.... नागपूरची संत्र स्पेश असं काहीतरी होतंअ. त्याच्यामध्ये होत नागपूरच हा मला वाटल. काहीतरी असे कारण आता घाटावर कसे ज्वारीच्या बाजरीच्या ह्या भाकरी या जास्त खाल्ल्या जातात. मला वाटलं इकडे पण असं भाकर आहे तर तुमच्याकडे राईस खाल्लं जातं का जास्त
हा सगळं जास्त राईस, खाल्ले जाते पोळी म्हणजे क्वचितच बनवतात तिकडे पण आम्ही बनवतो इकडे सकाळून पण टिफिनला वगैरे पो्याच देते ना मी आणि सायंकाळी पण बनवते मी
ह मला पण लागत आमच्या इकडे पण पोली लागत म्हणजे राईस पण लागत. पण राईस थोड तरी ह्यांना लागतात राईस हे हना ह्यांच होत नाही म्हणजे
हा आमचं पण तसंच आहे पण आम्हाला राईस जास्त लागतो.
मला राईस जमतं ग मला भाजरी जास्त पोळी भाजी जमत मला सकाळी एकदम म्हणजे सकाळी पण खा दुपारी पण खा संध्याकाळी मला अजिबात जमत नाही मला मी राईस माझ्यासाठी काय नाही मी करतेच आपली आता दोघं असले. का होऊन जात आता सासू सासर असल्यामुळे, सगळं प्रॉपर करावं लागतं. सकाळी पण व्यवस्थित दुपारी पण व्यवस्थित संध्याकाळी पण व्यवस्थित
हा सासरी म्हणजे सासू सासरे वगैरे राहले की तसच राहते.
तस मग पूर्ण स्वयंपाक मग त्यांना हेच पाहिजे त्यांना व्यवस्थित कोशिंबीर पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे मग ते व्यवस्थित कराव लागतं.
हा तेच तर काय असत ना तुझे सासू सासरे आम्ही आणि तुम्ही दोघ जण आणि तुझा मुलगा एवढेच राहता ना.
पाच जण होतो. हम्म माहेरी खूप आता म्हणजे तर मायरी म्हटलं तरी आम्ही भाऊ बहीण सहा जण एकूण हा हा हो आणि मग माझे आम्ही चौघ जण मी आता माझ्यापेक्षा मी दोन नंबर माझ्यापेक्षा एक मोठी आहे मी दोन नंबर अनू आहे अजून एक आहे ती तीन नंबर अनू अनूच्या चार नंबर
अच्छा अच्छा अनु सगळ्यात लहान
ह अनु सगळ्यात लहान आणि त्याच्यात अनुच्या नंतर दोघ जण भाऊ आहेत. अच्छ अच्छ असं आहे हा आणि मग मम्मी पप्पा एवढे आहेत.
अच्छा अच्छा ओके तुमच्या आता मग किती बहिणीचे लग्न झाले आहेत?
सगळ्या बहिणींची सगळ्या लग्न झाली फक्त भाऊंचे नाही झाले भाऊ दोघ जण आहेत. हम् तुमचे किती जण आहात तुम्ही
आम्ही चार चार बहिणीच आहोत माझी मम्मी पप्पा आणि चार बहिणी तिकडे माहेरकडे आणि सासरी
हा. सासरी आहोत आम्ही म्हणजे सासू आहे माझी मीर आहे. व ओके ओके.
आणि आम्ही दोघं जण ननदाय पण तिचं पण लग्न झालंय.
मला पण ननद आहे त्यात पण लग्नचा त्यांना दोन मुलं आहेत म्हणजे डआता एक बेबी बॉय झालंय. नाही आधी एक बे बी गलय हा आणि आता मुलगी.
आणि मुलगा आहे आता चार वर्षाचा
मग आणि ते आता जसं जसं मोठ मुलं होत जातील तर ह्यांचं लगे जास्त. अजूनही कहू द्याेत अजूनही कत हो आणि आता माझ तर हो एक. पण सगळ फोर्स करतात. माझं असं असतं की मला व्यवस्थित माझी जेवपर्यंत मेंटॅलिटी नाही व्यवस्थित होत अरे सगळं सगळं तेच करावं लागतं ना हो पुन्हा पुन्हा त्यांचं हे सगळं मॅनेज करून. हम्म हम मग मी बोलली थोडं थांबा मला. हो ना तुम सगळ्यांना काय बोलायला पण मला मी माझ्या मेंटल हेल्थ.
त्यांनी कोोल नाही येत ना आपल्यालाच करावं लागतं सगळं.
त्याच्यामुळे माझ मी जोपर्यंत मी व्यवस्थित म्हणजे. मेंटॅलिटी व्यवस्थित होत नाही तोपर्यंत मला नाही का कोणी फोर्स. ते पण अस सार हा फोर्स करून पण हे. ना अग ज मग परत आपल्यावर द वर्ष दोन वर्ष झा
तात लग् झाल्यानंतर त्यांना म्हणजे इडे एक वर्ष नाही होत लग्नाला पण त्यां पाहिजे असते ना तू.
ते तर आहे ते आ मी बोली मला सध्या फोळस नको करू कारण मला एक थकून जातो आपण आणि माझं म्हणजे नॉर्मल होतं तुमचं नॉर्मल होतं का हे होतं. माझर आहे सीझर मध्ये तर अजूनच त्रास परत सेकंड पण म
हा सेकंड पण सिझर होतो आणि म्हणजे तुझा मुलगा सात वर्षाचा आहे का.
नाही आठ वर्षाच आहे.
अच्छा्ा.
् हा हा हम्म. म्हणून मग सगळ्याच ऐकत म्हणजे पाच वाजते काय आताच नाही करत. सगळे पाच वर्षापासूनच करतात घ्या घ्या घ्या. मलाच माझीच हिंमत नव्हती होत काय माहित मलाच काय होत होत.
अच् अ हा.
आता पण मी बोली मला झालं तर ओके मी म्हणजे मी. घेतलं तर घ्याईन नाही तर नाही मला मी बस हॅप्पी आहे मी काहीच. हा. नाही हो सारखं फोर्स करून पण उपयोग नाही आपली स्वतःची मेंटॅलिटी नसेल तर काय उपयोग आहे. ब मी जर माझे मेंटली प्रिपेर तेवढी तर मी पाहिजे ना की मी दोन दोन हँडल.
हा तेच म्हणजेच पाहिजे रेडी जर ते ते करू शक कत आहे तर मग ठीक आहे बाकीच त्यांचं काय.
बोलायला का जाते आणि आपण पहिल्याला बघतो ना की किती जण हेल्प करतात किती जण नाही.
हा तेच तेच तेच माझं पण तसच आहे कोणीच नाही येत ना का मला तर कोणी. हेल्प करायला साध मी तर म्हणत होती की जेव्हा हा पाच मन्थ चा होता तेव्हा मी इकडे आली ती माहेरी गेलेली, हा तर कोणीच यायला रेडी नाही. माझी सासू पण यायला रेडी नाही मग ती म्हणे तुझ्या बहिणीला घेऊन जा वगैरे तर मी आपल्या बहिणीला घेऊन आली होती ती मग
हो ना वो तरी लहान मुलांच कमी असत एकटी हँडल करणं म्हणजे किती
एकटी हँडल कराला नं इथ कसं सिटीच्या ठिकाणी आपण कोणाकडे थोड्या वेळासाठी पण नवू नाय देऊ शकत थोडं बाथरूमला पण जायचं राहिलं तर किती प्रॉब्लेम देतात ती मुलं आपल्या
सोयीनुसार आपण बाथरूमला पण नाही जाऊ शकत, तेच नाही जाऊ शकत मं ते आता मला म्हणजे थोडी हेल्प हेल्प म्हणजे इकडे मी लगेच आली पण हेल्प म्हणजे कशी फक्त बाळाला घेण्यापुरता हेल्प झाले मग कामनबिमानमध्ये काहीच हेल्प नव्हती होत. तरी पण मग हा हा मग काम झाली का मग आ झालं तुझा मग घेऊन टाक याला की तू थोडा आराम कर वगैरे
तेच आहे अरे मागे आली होती माझी सासू वगैरे काहीच नाही बाळाचं काम नाही करत ते म्हणजे सू शी पासून सगळं तूच कर बा
म असय त्यांच आणि पहिल्या चा ज्या आजी जुन्याच्या जुन्या आज्या होत्या त्या सगळं करायच्या आता ह्यांना नाय. आता ह्यांना शी सू पण शी जरी केली सू केली, लगेच आवाज देतील. अरे ह्याने शी केली आणि केली नाही ना, मला पण कंटाळाला होता म्हणून मला आता दुसरा ह्याला, मला विचार करून करून मला तेच कसं व्हायचं? दोन दोन बालांचं कसं व्हायचं? म्हणून भीती वाटते मला
हा तेच तर ना, अरे साधी सुू केली तरी कोणी पॅन्ट चेंज नाही करून देत तूच कर सगळं तूच कर एकदा तर मी बीमार झालेली ते लोक होते. सग सगळे म्हणजे माझ दीर माझीक सासू वगैरे सगळेच होते एक बमार झाली तर त्याची शी पण नाही धून देत मला मी झोपली होती चांगली बीमार मी मला चक्कर येत होती उभा झाली की मी तरी मलाच उठवत होते. ते लोक मग तेव्हापासून माझ्या मनात तर तेवढी रिस्पेक्ट नाही राहीली आता जेव्हापासून बाळ झाल ना खूप करायची पण आता मला तेवढं काय म्हणजे असं
नाही वो नाही असंच व्हायचं माझ पण आता किती मला ते फिडिंग असायचं सगळं असायचं तेव्हा खूप त्रास व्हायचा आणि त्याच्यात म बाळाच कोणी सु केली तरी अरे त्यान सु केली पॅन्ट आणि त्याची इथे पुसून घे सगळ सर सगळ्याला आवाज हा सगळ्याला आवाज का ते साईड ला बसली होती काहीतरी करतीय कि हो ते थोडं आराम करतीय नाही त्यांना प्रॉपर इकडे आता ह्यांना प्रॉपर चार वाजता चहा पाहिजे मग तू तिकडे चार वाजता झोप नको झोपू तुझ्या बाळाचं कर नाय त्यांना चार वाजता क एक दोन कप चहा ठेवून घेतलं तर एवढं काय कुणाचं बिघाडत?
हा तेच तर ना कोणी समजून घ्यायला कोणीच रेडी नाही राहात फक्त त्यांना बा पहिजे राहते आणि घरातले कामं बरोबर झाल्या पहिजे राहतच झालं
तेच आता म्हणून मी त्यांना बोले आता मी चार पाच दिवस फ्री आहे तर मला जास्त फोर्स नका माझ मला व्यवस्थित करू दे मग मी आता ह्याला सु नाही म्हणून नाही तर म मी लेट उठत मग नाही कोण नसते त्रास वाटत मरू दे तिकडं आता मी एकटी आहे तर थोडा आराम करून घेऊ दे आणि मग सकाळी लवकर जेव्हा बाळ घेऊन आल तेव्हा पण असत सकाळी लवकरच उठ टच्याासूबाई बोलतात हा ना आता तिचं बाल लहान आहे ना मम्मी झोपते तिच्या साईडला मग परत ते बाल उठलं आणि कसलं झो उठणं सकाळी झाला उठ उठ आपलं बाळ झोपलंय तर लवकर आवरून घ्यायचं आणि लगेच आली होती मी एक महिन्या लगेच आली होती तस हा म हा हा म तेव्हापासून आमच्या तासच आमच्या एक ते दीड महिने लगेच आणतात घरी पण माझं नॉर्मल होतं म्हणा पण तरी पण दोन अडीच महिने जातात ना
माझ सिजर झालं मी तर नाही झा मी पाच महिन्याच झाला ना जेव्हा बाळ तेव्हा आली माझ्या सासरी
नाही नाही इकडे नाही असं इकडे लगेच बोोलवतात बोलावले ते बोवले आणि साईडला झोपल्या आणि दुसऱ्या दिवशी लगेच सहा वाजले होते सहा पण नाही पावणे सहा झालेले हे उठ उऊठ उठ माप्याला आवरून घ्यायला लागत बाल उठलं तर मग परत आपल्याला काही काम करता येणार नाही असं आणि सुरवात तिला थोडी म्हणजे मदत कामाां तर थोडी मदत केली मग ते पण सारखं चिडचिड मला किती करायला लागतो मला किती करायला लागतो मग माझं मीच स्वतःची मेंटॅलिटी प्रिपेअर केली आणि मग मी माझं माझं मीच करायला लाग म्मी लक्षच न मम्मी स्वतःहून उठून व्याव शेतकारण हा मग म्हणून मला
तर तर आपल्याला पण तेवढं म्हणजे वाटत नाही मनातून असं आपण वरवरर करतो पण असं मनातून मग वाटत नाही
नाही मग मी बोल नाही आपलं सध्या विचारच नाही करावा सगळ्यांच्या आनंदासाठी आपण स्वतःच कश पण कलाे
कोणी सपोर्ट करायला कोणीच रेडी नाही राहात
आ् जाग रात्रभर बाार जागो तूच जाग सगळं तू कर तेच होतं म्हणून बोलले नको बापरे
मग बाळाच्या मालिश पासून ते सगळं तुम्हीच करा आम्हाला थोडी एक्सपिरियन्स राहते फर्स्ट टाईम आहे तर
नाही येत तेच नाहीेत मला तर काही जमत नव्हत आणि भी ती वाटते ना एवढं लहान बाल कसं कर
त मन म होत तेव्हा सासरी गेली होती काही दिवसासाठी तेव्हा वगैरे पण केले आणि इकडे आल्यावर तर मग मिस करायची
बापरे म्हणजे तुम्ही बघून बघून शिकलात का माझ हातडक आहेतत होते त आता बा बोल आपण हो ना म्हणजे तुम्ही बघून बघून केली का म्हणजे बघ बघून बघून शिकलात का
बघून बघून म्हणजे एक वे ना आधी माश करायला येते ना त तिच्याकडून वरे म माझ च्या घरी होती त मम्मी करायची
हा हा मममी ग
थो थोड मग श
शिकत गेली पा पा मग तेच ना पाहन पाहण होऊन जात मी पण मम्मी माझी माम्मी करायचे माम्मीकडे गेल्यानंतर माम्मी मग इकडे आल्यावर त्याशिवायनेच आम् ते अंोोल घायला पण त्या अंोलळ घायला अंघोोल मग त्याची तयारी कर मग त्याला कपडे दे मग त्याचा काजल दे मग त्याची पावडर दे म त्याला हे कररामध्ये ते का
हा तेच अरे माझं माझं बाळ आता म्हणजे मागच्या वर्ष एकाद वर्षा जवळपास होता त्याला तो सकाळी उठला की, त्याला जेवण सारच मला पण समजते ना त्याला चारायचंय, पण त्याला उठत द्या बरोबर प्रॉपर तो बिलकुल खायला बघतच नव्हता, ते लोक होते तर.
कारण अशी मागच लागले असायची, त्याला चार, त्याला चार, तेला चार मुलं पण ररेटेड होत.
आणि त्यांना वाटत की, आपल्याला काय समजत पण नाही, हेना काही
हा, तेच तर, नाही पण आम्हाला असं वाटत त्या लोकांनाच नाही, समजत मला वाटे यांना काही समजत का नाही, म्हनजे तू मुलगा पूर्ण इरिटेड होऊन राहिला इकडे
मग ते, इकडे पण आता माझं बाल माझ